हो हॅलो
असे कांद रोज दो आवाज येत
हा येतेय क नाही आवाज
हा आता येते
होय काय तरी मी हॅलो हलो म्हणालो आहे
नाही दहा सेकंद उचत आवाज येत नाही वेर
ह हा हा हा बोलाय का
हम् हम माझे पण का नाही दोन हे कॉलेजला दोन राहतात म्हणजे कोणाला कॉल केला आणि तूणार त्यांच्या फोन च्या मििटच हे सांगा तुम्हाला चार करतो मी पण म्हणजे आत्ता नव ते दुसऱ्या नंबरवरर एकटीला केलतात तिथ कळलं आणि तिं पुढ नाही एकशे ऐंशी म्हणजे त्यांचा अकाऊंटच बंद पडला होता ते असं झालंय
हा हा
मग चार पल राहिले होते मग आता हे तुम्हाला तर करतो मग
जराा नंतर ना मला लागेल तुम्ही घ्या म्हणजे उचला मजा करून लागेल तर
हा चालत आहे क
काय म्हणताय बोलत नाही
काय नाही बघा आता जेवण आवरलं आणि जेऊन घेऊन आता निवांत झोपलय बघा तुमच्या गावात सगळं मिळत असेल ना
ह होय आमचं गाव सगळं मिळतेय आणि आमच्या गावाला लागूनच शहरसाठीट आहे ना जसीन बस
हा हा हम् हम्म आम गात जरा
शाळा दवाखने लाईट खणी सगळं आणि कपड्यांचे मोठे मोठे दोक पण असं सगळं आहे बाजारपेठे व अस आहे.
हा हा. हम्म आता हे आमच्या इथली क नाही माणसं जास्त प्रमाणात आता प्रत्येकांची मुलं तर आ गावात कोण कामाला नाही सोड बाहेरगावी आता काय का उद्योग असणार हा आता प्रत्येकाचे शेतीच आहे गावात आता दुसरा उद्योग नाही मग जेथे फूलं आता बाहेरच.
श मुलं शिलत ना आम सगळ्यांनी.
त्या हा शिकल्यात नाही ह् त्यामुळं बाहेर जाता. काय म्ह आणि दूध व्यवसाय चांगल्या प्रमाणात येऊन जाऊन म्हटला तरी इथ
मोठ्या प्रमाणातच त शेती असले की. जनावरांचा जोडधंदा असतोच. हा त्याला ते आलंच सगळ दो दिवसा
हा.
शेती असली की दुध उत्पादक ते होतातच होऊन जातेस. म्हणजे एखकाद वेळेस कसं होतय शेतीचा जर म्हणजे प् नाही चाललं दुष्काळ पाणी पाऊस याच्यावर सगळं अवलंबून असे ना निसर्गावर ते मग जनावरांच्यावर ते शेतकऱ्यांचा प्रपंच चालतोय. बुदावर असं असत.
होय आणि.
पालन कुक्कुट पालन म्हणतोय ना आपण ते सगळं शेतकऱ्या हा जोडधंदा असतोच.
होय तसच झालंय प्रत्येकाच आहे आमच्यात नाही सोळा शेळ्या कोंबड्या आमच्याच जनावर तेवढ. हम्म हम्म आहेत का सगळ्या्यांचे आहेत. कोंबडे आहेत शे शेळे आहेत.
शेळीपालन हा जरा एकाच्या जडीला एक असं होत. ते नाही सांभाळ पण जाते वेळ जातोय. होऊन जाते त्या गोष्टी आणि उत्पन्न पण तयार होते.
होय आणि शेती तर काय नुसती माणसं काय. कायम शेतातच जायत नाहीत ना असंण. हम् तेवढाच जोडधंदा. आणि या टायमाला पाऊस कुठे आहे आमच्या इकड भातत आता.
पाऊस नाहीे.
नाहीच आहे आता आमची भात भीत रोप लावायला पाऊस लागतोय पाऊसच. नाही कशावर लावायचं.
होय पावसातच लावले जातं ना ते भात
होय पावसातच म्हणजे ही डोंगराचे रान हथं पाणी नसते ना डोंगराचे राना असणे.
हा हा हा हा.
अ मग हे करायला. काय म्हटलंच.
पावसा सोडून उन्हाळ्यात हिवाळ्यात वगैरे कस पाण्याचा प्रॉब्लेम कसा शेतीसाठी पाणी.
नाही इस्कीम आहे कितीशी लाइटीची. म्हणजे ठराविक शेत असणे ठराविक शेत असणे. म्हणजे खाली अशी जी शेत आहेत की नाही ती अस नाहीहा पाणी. आणि जे अे डोंगरात वर आहेत की नाही नुसता भातासाठी ठेवलेला आहेत. त्यासनी पाणी नाहीयघतो मग. तिथ हे करायला लागतय. जायला लागतय. ह् म्हणजे पाऊस पाऊस लागतय तिथं.
हा, हा म्हणजे पावसाच्या भरसावरच तेवढं ते जम-
हा पावसावरच पीक येते नाहीतरी येत नाहीती मग.
ह ह हा. हे पण अवघडच आहे की नाही स कृपाच पाहिजे.
चांदे चालू झाले त आपलंठ. पामच म्हुठला हं. एक मिनटं हा.
हा
बघ हिकड आणा बघू - बाबा आमचं कोणत आहे ओ, आरवे आरवे नाही अजून आले, झालेली. अराळ नाही, चांदे चालू आहे.
बाळ तू प्रज्वल कडे गेलतास. प्रज्वल कडे गेलेलास. नाही ना, तो जातो नवत जाणार नाही म्हटलेलास नाही, मला सकाळी दिसला बा समोर तिकडे चाललेलं. लगेच शाळेचे कपडे बदलून जात.
चांदे, आपल्या इकडं. हॅलो.
हा बोला की
हा बोला मग ते कसं, ता तांदळाची नाचना. परत आपण वरी भाताला करीत नाही का? ते करत्यात शेतात, हा वरीच आणि, आमची काय खरं आता भाताच जास्त नव्हतंच सोडा. म्हणजे कसं आंब, काजवणी जास्ती हाइत नी आमच्या.
हा. हे, हे पण उत्पन्न भरपूर आहे कोकणात.
हा, आणि ते कस, त्याला कष्ट नाही हाय. या झाडासनी. फक्त जेव्हा ब्या लागतील तेवढ्या काढून आणायला लागत्यात तेवढंच, नाहीतर कष्ट करायला लागीत नाही त्याला, नुसत काढून आणायला लागतय झाडाच तेवढंच म्हणायचं.
पण कसं हाय ती जागा म्हणजे ती जागा बिगा ते इन्व्हेस्टमेंट हायच की. तिथ झाडात, वर्षण वर्ष ती जागा. तिथ राहणार, ते झाडं तिथ राहणार मग त्यां कधी तर सीझनला त्या उत्पन्न मिळणार, नाहीतर पूर्ण एक वर्षभर त्यांच सांभाळच पाहिजे की
करायलाच पाहिजे. खरं तरी पण कसं सांगू आम्हाला ते परवडतय अ ते आता आपण भात करायलो, तर आमचं तीन वर्षा झाल कसं व्हालय सांगा. पहिल्या वर्षी केलं, त्या टायमाला, आता मी बघतोय दोन वर्ष झाल. दोन वर्षा पा पाठीमागं, पहिल्या वर्षी केलं त्या टायमाला पाऊस नव्हता, हुता. पाऊस सुरुवातीला आणि खत टाकलं माणसानी आणि पाऊसच गेला. जे दहा बारा टिके व्हायचे काय नाही तिथ चारच टिके झाले. त्यामुळे ते नुकसान झालं भाताचं.
हो
गेल्या टायमाला गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच पाऊस चालु झाला. मग कसं करायला लागतय सांगा भाताला, पहिला तरव तरवा म्हणजे जागा पेटवाय लागत्या अस पाला. शेनी आपल्या लावल्या किनी शेनी टाकून, पाला पेटवाय लागतय. आणि मग शेनी ती जागा पेटलेल्या जागेत ती ब नांगरून त्यात उत्पादन येतय. त्याशिवाय येत नाही ते तरवा आणि मग तो तरवा ला क नाही त्यातल्या त्या काड्या काड्या काढून असं शेतात मांडल्या जातात.
हा मग ते परत ना दुसरीकडे रोप लावायचं असत. ना असं म्हणजे एका ठिकाणी तयार करून दुसरीकड लावायचं असतय.
हा दुसरीकडे लावायचं असतय खरं ते जागा पेटवायला ती पाऊस आधीपासूनच चालू झाला, कशात पेटवायचं तरवाचं नाही आणि लावायचं काय मग.
हा रोपच नव्हती तयार झाली.
झालीय पावसाला तर पाऊस लागला ना.
हा मग हे आधी पण होऊन चालत नाही.
नाही चालत.
ह हा ह.
असं पण होत आहे ना मग ती काजवनीचि पण कसं असतं. दरवर्षी लागणार शंभर टक्के लागणार गॅरंटी आणि हे तांदूळ जरी पाच सहा हजारचं वीध असलं तर ते डबल होतंय आम्हाला तेवढ्या डबबल तांदूळ येते हा त्या ब असं त्या आ्हाला पेरड खर पण क इन्व् म्हणजे हे आमचे मिस्टर दहा वर्षाप ते झाड लावली जवळ जवळ आता माझं लगिन हा मग तोपर्यंत तिने त्याला निवांतच सांभळ ह्याजेच सांभाळ देत नाही फुकटच सांभाळले की
नसताना त्याची काळजी घेतल्या झाडांची त्या मग आता डबल पण ते देणारच ना थोडा मधी मेहनत आहे म्हटल्यावर त्यात
तेनी असं घारीन नेऊन पाणी घातलं होतं तेव्हा त्या टायमाला तिथं पाणी नव्हतं तर असं झालं तर ते आता हेवा लागले मग आता हे मिळणं म्हणजे काही हेच आहे संडा खरं त्याला तस सांभाळायला पण लागते
होच क्या आणि एवढे वर्ष ते जागा झाडांसाठी राखून ठेवली जाग दुसर पण काय माणूस केलं अस ना पण त झाडांसाठी ठेवलीच की
हा ठेवलीस की ते आत्ता लागा लागलीत ती आता दहा वर्ष ठेवली म्हणून आत्ता ब्या द्याय लागल्यात
हा म्हणजे कायत गुंतवणूक आहे झाातली त्या
हा गुंतवणूक हा केल्ल्याशिवाय होत नाही म्हणे ती गोष्ट तशीच आहे बघा
हा तस पण ते म्हण ते थोडा वेळ लागतो एवढंच
हा वेळ लागतो एवढंच पण बल ति्बल फायदा मिळतोय आता
हा मग आता ही झाडं किती वर्ष अशीच पळ देत राहणार
आता ही कायम राहते आहे
काय
हा एक जर शंभर वर्ष तर निवच जगते
अरे बापरे म्हणजे चांगले आहे मग म्हणजे आता नुसतं फक्त प्रॉफिटच आहे
हा आता आणि हे नवं ते आता ते काजूचे बॅग खाली पडलेले असतात त्यातल्या चार व्याखावीना आपल्याला सापडलेले नसते तिथं पडलेल्या आता पाऊस एक दुसरा झाला कि त्याब्याला अंकूर फुटून नवीन झाड तयार होते
हा असं पणला होतं ना तिथंच नवीन झाड तयार होतात
हम् दहा बारा होती आता पंधरा सोळा झाली आणि ते नव ते आता त्यांनी लावल्यात गेल्या वर्षानी दहा बारा म्हणजे ती बीच अंकूर कुठून आलीत मग ते का आता त्याच्यासगच मोटिव होत होत जातातच की
होच के
अस अस होतेय ना
हा हा म खयच
हा जेवढं झाड मोठं होईल तेवढं